हॅलो.
हा आवाज येतोय माझा
येतोय.
हा काय करताय?
काय नाही बसलोय. काय चाललंय.
काय नाही बघा आयुध्याच ऍडमिशन करून आलो काल.
हा.
काय मुलांचं हल्ली केवढं म्हणजे सगळं फी पुस्तकं वगैरे केवढं सगळा खर्च वाढला ना.
होय बरोबर आहे क
हम्म आधी आपल्या एका फि मध्ये आप केवढं शिक्षण व्हायचं आता मुलांची एक फी आपल्याला पूर्ण मला वाटतं दहावी पर्यंत शिक्षण त्यात व्हायचं.
व्हायचं होय. पहिला एवढी फी पण नसायची.
हम्म. आता एवढं शिक्षणासाठी खर्च हम्म. शिक्षणासाठी खर्च भरपूर करा लागतोय मुलांना
होर
आणि हल्ली मुलं शिकत नाही तो आधीसारखी
शिकत नाही लक्ष नाही खाली मोबाईल मध्ये जास्त मुलांच ह वाढलेलं आहे अभ्यासामध्ये कमी लक्ष आहे
केवढा वाढलाय मुलांचा भरपूर स्क्रीन टाईम मुलं हे करतात आजकाल
हो
आणि त्याच्यामुळे काय होतय मुलांच एकतर माहित आहे चिडचिडपणा भरपूर होतोय कारण मोबाईलची सवय लागलेली असताना मुलांना
हा बरोबर
मग आपण ते काढून घेतलं त्यांना चिड चिड चिड चिड होत्या ते मुलं ती हट्टी आणि चिडखोर व्हायला लागलात त्याच्यामुळे आणि आपण म्हणते की नाही आजकालची मुलंच वांडायत जरा त्रास देतात पण ते मोबाईलच याच्यामुळे जास्त होतं असं म्हणजे मला वाटते तुमचं काय मत आहे त्याच्या बाबतीत हॅलो हॅलो माझा आवाज येतय काय मला आवाज येत नाही आहे तुमचा पण कट करू नका थोड्या वेळाने येईल
बनसाार है हॅलो